हा
आवाज येतोय का?
हा. येतोय येतोय
हा बोला की जेवण झालं की नाही आवरलं का
आता स्वयंपाकाला घालायचं
हा हा
तुमचं होय चहा झाला
हा हा आता करायचंच स्वपाक
हम् हम्म.
गेल्या इकडं
हो लाईट गेल्या की.
हम्म
मग आणि काही चालं बाकीच आवरलय आता त्यांनी अ काही सकाळचा थोडा हा स्वयंपाक आता थोडा करायचा
हा हा काय केलत सकाळी
सकाळी काही वांग्याची भाजी, ताक, चपाती- ते भात
कशी करताय वांग्याची भाजी?
वांग्याची भाजी काय, आपलं कांदा टॅमॅटो- चिरून फोडणीला द्यायचं आणि परत- जरा हे टाकायचं. आलं, लसूण, कोथिंबीर तेन खोबरं-
हा.
आणि मग हे करायचं.
हा हा. आणि आज काय? संध्याकाळी काय बनवताय भाजीला?
आता काय? बटाट्याची आमटी करायची नस-
ह ह हा हा. - मग कस करताय? म्हणजे, दाटपणा आमटीला याय साठी काय वाप -
मध्यम मध्यम हे आपल्या शेंगदाण्याच कूट जरा घालायचं.
हा हा.
रबरबीतच करतोय.
हा. म्हणजे दोन भाज्या करायला नकोत ना? एक सुक्की, एक पातळ. तापस-
हा. मग आणि काय करायला?
काय नाही हो. आता आवरायचं स्वयंपाकाला घालायचं.
हम. पाऊस पडला का?
होय. पाऊस पडला की तुमच्याकडं?
होय. पडला बघा.
हा. तिकड पण लाईट गेले होय. हम् हम. आणि मुलगा कुठे गेला?
मुलग्याला आम्ही बाहेर ठेवलाय ना? शाळेला.
ठेवलाय होय?
हम्.
एकच मुलगाय काय?
होय.
हा हा. आता कितवीला गेला?
आता आठवीला गेला की.
हा हा.
तुमची मुलं?
आमची -हायेत की, एक गेलय बाहेर कुठ तर- एक अभ्यास करायला लागलय.
हा हा हा.
हा. लाइट गेले त्यामुळ बाहेर बसलाय ना?
हा. होय की.
आणि काय चाललं?
काय नाही आता -चपातीला कनिक मळायची-
हम्म.
भाकर करा म्हणलं तर भाकरी करायच्या-
हम्म. सकाळी दोन्ही टाईम तुमी चपाती खाताय?
नाही सकाळी भाकरी बनवत- ते आणि संध्याकाळी चपात्या बनवते. मग कधी कधी दोन- टाइमला पण भाकरी करते चपाती जास्त तेवढी आवड नाही
हा वईच हो
हा आणि ते शाळु आणल्या तर भाकरी त्याच्या जरा असं अ पीठ मोठ मोठं हय वाटतं
हम् हम
आणि ते चांगल्या होईना झाल्यात
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
तीन कटठीिण व्हाय लागत मग पण नाही झालंय
मग तुम्ही कुठन दळून आणताय तुमची घरची नाही का केरळ
ती हच्यात तिकडं आमच्या गावात तिकड हाय पेटत
हम्म हम्म हम्म
किकड
हम्म हम्म ह
मग दुसर्याकंड जाणत हो तो आधी पण आता तर त्यांचं ते हे होतं ना ते जात कायत झालत वाटत त्यांच्या गिरणीला म्हणताना त्यांनी मग दुसर्याकंड आणत म्हणताना इकडं नागावात न होत ते आता इकडं पेटत नानायला लागते हा चांगलं दळत्यात मग कस तांदूळ मिक्स असल्यावर द ते वेगळ वेगळ घास टाकायला लागत वाटते
हम्म हम् हम् हम् मग तुम्ही तांदुळ घालतन
नाही आता असं जा पहिला घालत होतो आता नाही घालत
आता नुस
ज्वारीच हा नुसत ज्वारी दळून आणते एक पोत घेतले
हम्म
जाईल दिवाळीपर्यंत जाते
हम्म होय की
दिवाळीच्या वेळेला अनेक थोडा आणायला लागते कारण तेव्हा शाळू पेरलेला अजून नवीन आलेले नसते शेतात
होय की का दुकानातन थोडं थोडं आणलं तर ल
हा थोडं थोडं आणते मग लागल तस मग तवा जास्त चपात्या बनवते नाहीतर मग तेव्हा कस दिवाळी झालेली असत जरा दिवाळीस फराचं ते नसते जरा हम्म मग भात तेन जरा थंडी असते त्यामुळे भातनच करते असत
हम्म हम्म हम्म हम्म
म का झाडं लावल्यात कर नाही आंगणात
नाही कुठं नाही लावल पाऊसच नव्हता आणि मग कुठ ला हवायचं
होय
मंत न नाहीयला होवलला
हा आता जरा ह्या दिवसात लागू
ह हम् आता जर लावायचं शेतात तेवढं तगूत जरा गुलावाची बाग लावली
आल्या का चांगली
होय आले एक थोडंत नाही अजून जंगली लावले आता परत मग त्याच डोळ भरायच परत मग ते चार पाच महिन्यां परत चाल वर् जातय बघा जंगली लावलं की
म्हणजे लावायला फुलं
हम्म.
हा हा जंगली म्हणजे कसली?
नुसतच आपली रोप लावायची आणि परत त्याला आपण ते द्राक्षाच्या बागेसनी कस डोळं भर क तस डोळं भर करा लागत त्याला आपण कुठल्या जातीची बाग करणार त्या जातीचा डोळ भरायला लागत मग ती माणसं येते ते बाहेरगावची
हा.
ते येऊन आपलं हे करतीत.
हा हा मग ते डोळं तुम्ही कुठल्या प्रकारचं भरणार आहे मग आता?
आता बघू काय बोरोडेक्स म्हणत्यात. लाल भडक लाड एकदम लाल भडक असते. ते हारात नि त नसतात का मोठीेच असते. हम्म तसले.
हा हा आणि काय लावले.
आणि काय ओस आहे
हा हा मग गुलाबांच्या मध्ये एकका असं पिवळी शेवंती ते नस
नाही तसलं काही लावत त्या ज रोप ते गुलाबर जाते ना मग लावून काय करायचं.
हा हा.
खराब होत्यात हो असं होतंय.
हा हा.
पण त्यांना मग ते गुलाबच आम्ही करतोय आम्ही दुसरं काही लावत नाही.
हा ह म्हणजे थोडी जागा जरी शेत शिल्लक असलं तर जरा
हा मग दुसरं दुसर प्लॉट त्यांन असं केलं तर मग चालतंय की
हा थोड निशिगंध. हा बाजूला बाजू लावाय लागते हा कारण एकामेका त्याज रोग ह्याज
हा असं जातं ना निषेधन पण होत आमच्या मध्ये दहा गुंट कलही निघत नव्हती फुलं तेवढ्यासाठीठी पण जायच थोडक्यासाठी
आणि नि शिगंध लवकर तोडायला लागते ना.
होय आणि ती कळ्या कळ्यास तोडायची असत्यात ना. उमरलेला घेत नाही ते.
हा हा आणि मोगऱ्याच मिळ त्या झाडं तशी मग लावायला.
होय मिळते की पण मोगऱ्याला कस जरा लांबडी बिंबडी फिरत्यात हो वासामुळे हम्म त्यामुळे नाही आ आम्ही मोगराच कधी आम्ही केलेलंच नाही.
अ म्हणजे आपल्या घरगुती वा परासाठी म्हणतोय ओ मी म्हणजे ते तुम्ही गुलाबाच कुठंन आता
आम्ही तिकडन हिझ्यासन बारामतीसना
मग हा मग तिथं असतात का म्हणत
हम्म तिथं ते अ तिथं बहुतेक नसतं गुलाबाच चच आहे त्यांची नर्सरी.
आहे काय हा हा.
महीत असं ह्याला त्यां भेटत्यात की दुसरीकडं पण दुसऱ्या नर्सरीतनी नुसत्या फुलांच्या नर्सरी असतात बघा त्यात त्यात भेट ते त की मोगऱ्याचं तेच
हा ते कसं आमच्या अंगणात त आबोलीला लय फुलं लागल्यात हो.
हम्म हम्म हम्म.
मग त्याबरोबर मोगऱ्याच मिक्स करून गजरा केल्यावर लय छान होतय.
होय होय चालतंय की
तर झाड असावस वाटतंय व आणि आबोली आत आ पडून पडून अस चार पाच मोठी मोठी आल्यात हाव. गळून जातात फुलं आणि फुलं पण जास्त लागायल्यात आता सगळ्या झाडांना लागल्यात. त्यामुळं दोन हात होईल इतका मोठा गजरा होतय.
हम्म.
हां.
ते करायला बी वेळ
वेळ पाहिजे तोडायला आणि ते तोडायला वेळ लय लागतोया. अबोलीला
तेच जरा पोरी बिरी असं अस.
हा तोडते तरी ईश्वरी तिथली मुलगी हाय. ती नित्या सारखं. देवाला नेहत्या ती मग मी तिला म्हणल देवाला असली फुलं चालत नाहीत म्हणलं. गजराच कर म्हणल छोटा आणि डोक्यात घाल म्हणलं.
हा हा हा हा.
कुठं घालायचं म्हणलं गुलाबाची ती मिरची फुलं हा तसली देवाला घालायची. म्हटलं अबोलीची घाला.
हम्म चालते ह.
त्यात घाल म्हणलं.
हम्म हम्म हम्म हम्म.
आणि का आता मान्सून मान्सून सेल चालू होणार आहे आता सगळीकडें
होय होणार आहेत की आता आता जून महिना लागले किती जुना स्टॉक काढत्यात. दुकानदार त्यामुळं मग ते खे हा होय क.
आणि साड्या असत्यात आता रेनकोट असतंय.
हम्म होय की
आणि जास्त तसलंच असतय कारण परकरच ब्लाऊज पिस असलं सेल निघत नाहीत.
नाही नाहीय.
फक्त साड्यांचं आणि कपड्यांचं
हम्म होय.
एवढंच सेल असतात.
होय की
तुम्ही कुठंन आणताय कपडे.
आम्ही आणतो सांगलीसन.
हा हा. मग असं चांगले मिळत्यात तिथं तुम्ही घेताय त्या दु कानातं त्या.
हम्म.
ह मग सगळ एकाच जागी घेताय.
नाही तस काय नाही आपल्याला कुठं पसंत पडेल तिथं घेतो आम्ही.
हा हा. मग असं साड्यात, आमचं पण तसच कुठं मिळा ल तिथं जाऊन आणायच पैसे द्यायं आणि घेऊन यायचं.
हम्म हम्म हम्म.
मग जास्त करून गावातनच घतोय कारण उदारतेन कधी तर राहिलं तर राहतात नाय बाहेर सांगलीला अन कधी नाही गेला आणयला.
हम.